हॅलो
हा बोला की
काय करायलाय
काय वरणा वगैरे नीट करत बसल्याय बघा संध्याकाळची तयारी
हा हा घरातले सगळे आहेत बरे.
होय आहेत बघा सगळी बरे येत.
हम्म हम् आणि काय म्हणता आमच्यात पण मस्त आहेत बघा सगळी.
हम्म
हम्म ते नंतर तुमच्याकडे गणपतीत सण म्हणजे गणपतीचा उत्सव कसा केला जातो?
आमच्यात बघा म्हणजे घरातला गणपती तर काय पाच दिवसाचा असतोय. म्हणजे पहिल्या दिवशी काय आपला पहिला दिवस गणपती येतोय सगळं त्यातच अस त संध्याकाळी मोटक वगैरे ते निवदला करायचं. म आम्ही ज्या दिवशी गणपती येतोय ना त्या दिवशी म्हणजे आमच्या तरी घरात असा आहे की जे आपण गणपतीला सजवलेले एक डेकोरेशन असतय की त्याच्यात आम्ही आणल्या आणल्या गणपती सुवत नाही पहिला आमच्या देवाऱ्यावर पूजा करतात आणि मग त्यान तर ना संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला आम्ही तिथं डेकोरेशन मध्ये बसवतो
हम्म
त्या दिवशी काय ह्याचा मोदकचा नैवेद्य करून नैवेद्य दाखवतो. मग दुसऱ्या दिवशी खीर करते.
हम्म
त्याचा नेवैद्य होतोय. तिसऱ्या दिवशी असंच काहीतरी आणि गोडधोड करायचं. आणि चौथ्या दिवशी तर आपल्या गौरीच असतय.
हो गौरीच गौरीच्या उत्सवाला तुमच्यात फुगड्या वगैरे गाणी वगैरे होतअसतील.
खूप मोठ्यानं होतंय म्हणजे आमच्या मंडळाच्या पुुढं काय ते असं अंगात वगैरे ना ते गौरी.
हा हा
मग आमचा आमचा जथं मंडळ चेहऱ्यात तर काय बायकांच्या कुठल्या अंगात येत नाही मग आम्ही थोडा वेळ एक बारा एक वाजेपर्यंत खेळतो. मग आमच्या शाळेची एका गल्लीत तिथं असं पाच जणांच्या अंगात येत.
हा हम्म, हम्म
मग तिथ तास ते रात्री एक दोन ला कधी पण येते. मग तिथ ना नंतर मग तिकडं जाायचं बघायला.
हम् हम् आणि खेळ वगैरे काय काय असतात
होय असते की फुगड्या खेळतात ते परत ते काय सूप वगैरे ते सुपात घेऊन नाचवतात. ते आणि काय कळशी घेऊन ते कळशी न डान्स करते काय काय असं घरपूर खळतात
हा हा
लाटण्याच ते एकमेकांना बडवून असतय ते करतात
अं हम् हम काय छान खेळ जातय मग मणा आमच्या इकडे पण असच असता या छान असते मज्जा येती. आणि लास्ट आदल्या दिवशी आपल्या स्पर्धा होत्या त्या संगीत फुग फुड ह करायचं आणि आपला नेम धरून बंदुकीनं फुग फोडायचं. अ पुन्हा तुम्हाला सांगतो मग पण काय आपलं लहानपणी जे खेळ लिंबू चमचा वगैरे सगळं केलं खेळ जाते पोतात पाय घा लड्या मारच्या जावा
तला मजा असतते
अ छान छान खेळ खेळ जातात आणि असं म्हणजे खेळाड अससाठी असं भेट होतो म्हणजे ज्यांचा पहिला नंबर बक्षस ठेवलं जातात
होय होय आमच्यात पण तसला खेळ आधी खेळत होते पण नंतर नंतर असं कोण पुढं होणार ना सगळ्यांना काम आहेत ते आहेत मग एवढं अस कोण पुढं व्हायला बघत नाही मग नंतर ना तर तेसलं गेम बंद झाले ते मग काय गहरीच ते थोडं मोठ्या न करतात सगळे मग फक्त काय दर रात्री हे तर नासते टिपऱ्या वगैरे तेवढं खेळतात सगळे जण
हा हा दुर्गामाताला पण असं ग्रुप नाही छान वाटत ते दुर्गामातेच्या टाइमाला टिपऱ्या वगैरे खेळायला आमच्या इकडं तर का नाही विटत असलं भारी म्हणजे एढं डेकोरेशन असते तुम्हाला सांगतो दुका म त्याला आणि जपत ते म्हणजे प पंचक्रोशीतले असं म्हणजे तिथं अवतीभोवती जेवढी गावं आहे त तेवढ्या गावात मणसेत टिपरे खेळायला सगळं भरलेलं असते म्हणजे असा मोठा ग्राउंड अ तरी मला वाटते नाही मोठा ग्राउंड आपल्या हे ला असतील ना कॉलेजचा ग्राउंड त्याच्यापेक्षाी डब्बल ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये माणसं मावत नाही तेवढी टेपऱ्या खाल मस्त आणि अस म्हणजे लय छान छान म्हणजे वेशभूषा वगैरे हे असले खेळ पण खेळले जातात आणि ज्यांची वेशभूषा ही चांगली अस त्यांना बक्षीस दिली जाते आमच्या ग आमच्या गावात पण अस असते म्हणजे संक्रांतीचा ह कार्यक्रम असतोय हादी घगवाचा कांबाला अशा स्पर्धा घेतल्या जातात त्या वेशभूषा म्हणजे ज वेशभूषा म्हणजे सगळं व्यवस्थित म्हणजे वेशभूषा ही वेणी वगैरे ही असल असल्या स्पर्धा ठेवल्या जातात ज्यांची वेणी छान म्हणजे सगळ्यात सुंदर अस त्यांना बक्षीस दिले जाते असं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला क म्हणजे सवासणीचा जो कार्यक्रम असे त्या टाइमाला हळदी गुंकवाचा कार्यक्रम आमच्या गावात म्हणजे ठेवला जाते त्या टाइमाला असलं खेळ म्हणजे खेळ जात
सगळे म्हणजे सगळे सण मोठ्याने साजरे करतात
हा
हा हा
हम्म
आमच्यात पण तस असत पण कस हे तेवढं म्हण ते दुर्गा माताच असते ना ते तेवढं नाही हे करत म्हणजे दुर्गामाता असं गल्लीत कुठ बसवत
अगे बाई दे आता.
ते तेवढं मन आहे तस जेवढ मोठ्यांना नसतं, नऊ दिवस काय मग घरात तेवढं पूजा ते घटस्थापना ते आसत ना.
हम्म हम्म
ते तेवढं मग करत मोठ्या आणि घरातल्या घरात तुमच्यात पण बसवतात ते घट ते
होय बसवतात ना इकडे पण अस लय मोठ्याने केल जातय.
हा हा!
हा! आणि काय सुट्टीला वगैरे जाता का नाही कुठं?
सुट्टीला काय मामा कडे तेवढंच की आणि मावशीकडे गेलो तर किती एक दिवस जाऊन यायच आणि लगे
हम् हम्! तुम्हाला पोहाय वगैरे येत?
पोहायला तर काय नाही येत.
हा हा! आमच्या इकडे कनाय विहीर आहे लई मोठी म्हणजे असं तेज बांधकाम वगैरे करून घेत लय पायऱ्या वगैरे आमच्या मरा ठी, मराठी शाळेच्या माग कनाय लय मोठ आस ग्राउंड आहे म्हणजे एका मोठ्या व्यक्तीनं बांधलेलं ते अ
हा हा!
विहीर तर अशी तुम्हाला सांगतो त्या विहिरीचं कामच वर्षभर चालू होतं त्या.
हा हा!
आणि त्याला म्हणजे असं डेकोरेशन एवढं केलंय तुमला सांगतो असं बांधकाम करून घेतलय, अगदी विहिरीच्या तळापर्यंत पायऱ्या केलेल्यात्या.
होय का?
हम्, बांधून घेतलेला आहे आणि झाड असं गार्डन टाईप मध्येच केलंया.
हा हा!
आणि घर त्या विहिरीच्या साईडलाच घर म्हणजे असं फार र्महाऊस असत ना तस आहे. आणि झाड वगैरे, झाड म्हणचाला तर तुम्हाला सांगतो प्रर नारळाची झाडं, चिकवाची झाडं, पेरूची झाडं सगळ्या प्रकारची फुलं असं म्हणजे गार्डन टाईपच केलं विहीर आहे. त्यात पुन्हा तुम्हाला सांगतो झाड सगळ्या प्रकारची हायती. आणि घर फार्म हाऊस आहे एवढं छान जे दिसतय की नाही तिथं! आणि आमच्या शाळेला कस म्हणजे खाल्ला मजला आण वरला मजला वरल्या मजल्यावर गेलं कि स्पष्ट दिसत होत लय छान असं एकदम असा व्हिव आहे. फोटो काढायला हे लग्न झाल्याला जोडप्याचा फोटो जरी तिथं फोटोशूट जरी घेतलं तरी खूप छान वाटतंय एवढ हे आहे. त्या विहिरीत म
तुम्हाला पोहायला
मला पण नाही येत पोहायला एवढं.
हम्म हम्म!
ते काय शिकलोच नाही.
होय म्हणजे आम्ही पण शिकालतो सुरुवातीला थोड्या दिवस शिकल्याव झालं. आणि नंतरन म ते कड्याच्या तर कारणान बंद झालं. आणि मग पुढल्या वर्षी जायचं म्हटलं आणि पहिल्यापासून सुरुवात.
हम्म!
मग ते काय राहिलं ते राहिलच नाहीच झालं ते!
हम्म!
पण शिकायला पाहिजे होतं मज्जा असते पोहायला ह.
म्हणजे माझा भाऊ ते शिकल्यात नाय ते सांगत येत दिदी तू पोहायला शिकायला पाहिजे होतीस. कसल मज्जा येते उडी खायला हे ते त्यांच ऐकून पोहायला शिकाय पाहिजे होतता असं वाटते.
छान वाटतय पोहायला आणि वॉटर पार्क मध्ये गेल्यावर कशी मज्जा ये त्या तशी त्या विहिरीत उडी मारल्या.
तेच की आधी कस दुसऱ्यांच्या विहिरीत जायचं पोहायला म्हटल्यावर पप्पा तेन घेऊन जात नव्हते ना मुली हाईत नको उगच.
त्यामुळ मग आता कसं आमची स्वतःची विहीर झाल्या. ती विहीर झाल्या खर आता आम्ही मोठ झाले आम्हाला पोहायला शिक ऊसपर्यंत त्यांना घाम यायचा.
होय.
त्यामुळे मग ते काय होतच नाही.
आमच बाळ गाण म्हणयला लागलय.
होय ऐकू यालय नव काय काय हैप्पी टूयू.
तुम्ही बड्डे कुणाचा तर घातलाय. हैप्पी टू यू.
हां
लइ बोलत्या सारक तोंड चालू असतया.
त्यामुळे तुम्हाला मज्जा येत असेल खरं तिच्यामुळ घरात.
होय ती असली कि लइ भारी वाटत ती एखादवेळेस सुट्टीला वै गेरे गेली कि मग आमच्या घरात का नाही असं म्हणजे एक पुस्तक आहे का काय तचं नाव आहे विक्रम मेहताच्या गोष्टींच पुस्त काय हो मग त्या पुस्त काच्या कवर वर क नाही असं म्हणजे एका राजाचं असं चित्र म्हणजे त्या वेताळच असं चित्र आहे आणि भूताचं असं ते कवट्या असतात ना.
हा हा.
ती त्या चित्रात आहे आणि असं भूताच एक असं फोटो आहे. हे असं ही वगैरे घेतलेला आहे पांढऱ्या कलरच आणि हिला ती पुस्तक घेतणार आहे अशी त्या भूताल भूताल भूताल करत स्वतः पण भित्या आणि दुसऱ्याला पण भ्या घालत्या आणि कोन म्हणजे म्हणजे मी ऐक न का नाही किंवा कोण म्हणजे कोणच तिज प प्पा वगैरे कोण ऐक ना कि काय करते ती भुताच म्हणजे पुस्तक घेत्या आणि फुट्टा अंगाला लावत्या आणि म्हणत्या भूता खा भूता खा करत्या.
लहान पोरांचं काय आता.
हिजी लइ मज्जा असत्या.
हा हा ती असल्यामुळ तुम्हाला करमते.
हम्म
चालते ठेऊ का मग?
हा हां ठेवा.